हॅलो हा बोलकी ग.
काय करायलस चहा पाणी
आज जर चहा पिले आठवून आलेलं मग बघ थंड चहा पिले.
होय काकीतनीस बंद केलेस चहा
नाही बंद केले नव्हतं ग ऊन असल्यामुळे वेळानं पितो ना साडेपाच सहा वाजता.
हा हा.
मग आता घरातले पिताना जरा पिऊ वाटले म्हण आता पिलं बघ ह ह ह.
तलप झाल्या आज
ह हो तू चहा पितीस का नाही
मी चहा उन्हाळ्यात जास्त करून संध्याकाळी पिते शकत काय एक टाइमचते ते सो नंतर संध्याकाळी कायच्या हा संध्या काय काय जास्त
हो हो आग कालत काय हेमोहरम बसत कि तुमच्याकडे बसतय का
आमच्याकडं पण असतोय की आज बसणार आहेत आमच्याकड आज नाही शनिवारी बसणार आहेत बहुतेक
होय काय आमच्याकडे कालच ब बसली ताबत बस तर नाही म्हणून काल कॅलेंडरमध्ये होतीनव्ह
हा हा काल ब काय बहतेक आवाज तर काय नाही कारण ते वाजवत नाही त्यामुळे आवाज कळतोय हाव काय वाजवतो आवाज आल नाही काय शनिवारी बसणार आहे म्हणाल ते घरातले म्हणाल ते
हा हा म्हणजे सगळीकडे पद्धत वेगळी वेगळी असेल ग
होय होय सईकडे पद्धत वेगळी असेल तुमच्याकडे कस काय लवकर बस ते काय मा
हो ते कॅलेंडर मध्ये आहे नवकं ताबत बसवून म्हण म बस
हा हा बाकीच काय असते मग तुमच्याकडं मग आमच्याकडं कसं आज आज ताबूत बसवलं कणी दोन दिवसान क नैवेद त मलदचा मग मलदचा नैवज असतोय त्या दिवशी कानय तो दोन का तीन दिवसांना असतोय मग त्या दिवशी बाहेर पडतात त्या दिवशी देव म्हणजे ते बाहेर काढले जातात पीर आणि मग ते गावात फेरी मारून पाणी सगळे जण घालतात त्याला मग परत ते जाऊन बसतात आणि त्या दिवशी नैवेद्य असतोय मग नैवेद्य झालं की त्या दिवशी खई म्हणून तिथं खई खेळतात असं म्हणतात म्हणजे मोठमोठी लाकडं असं एका डबऱ्यात जाळून का नाई त्या कोळसा करून त्या दिवशी रात्री बारा वाजता त्याच्यातून चाल जात ते पिरते घेऊन अस
हा हा
वाजवत नदीला आधी आंघोळ करून येतात आणि फक्त पुरुष आणि त्यात त्यात जाऊन कणी त्या विसवात ना त्यांनी एका बाजू नाही दुसऱ्या बाजूला असं पाजुरा हे पार करतात ग त्या खड्ड्यात पाय देऊन जातात हा करतात आणि त्यांना ते भाजत पण नाही म्हण एवढं ते देवाचा महिमा आहे म्हण किती पायाला भाजत होता नाही म्हणे एक एक जण तर काय करत काय ते असं पता कोणी हातात घेतत आणि बाहेर नेऊन असं टाकतात म्हणा
हा हा उदळतात का
हा असं उदळत नाही असं हातात घेतात आणि त्या डबर्यात ना जो पण त्या हातात घेऊन कोळसा बाहेर नेऊन मग टाकतात
हा हा म्हणजे हातात ना घेऊनच त्याच्यात ना पळतात
पळत्यात हा आणि त्यात थोडा वेळ एकण ते जे ज्यांच्या असं अंगात वगैरे येत त्यांनी असं घेऊन ते पीठ घेऊन असतात
हा हा
पण त्यांना काय असं भाजत वगैरे नाही म्हणा परत त्या दिवशी ते झाल्यावर दोन तीन दिवस त्यांनी असं ते सोंग असं काढले जातात पहिला पूर्वीपासून आहे ते
हा हा
आता जे काढतात त्यांचे वडील वगैरे आजोबजीून काढायचे आता त्यांनी आता त्यांचे नातवंड परर्तवंड त्यांनी काढतात, एक दिवस ते ल मानीचा म्हण येते. लामानी म्हणून असं येतोय ते काय तर सांगत.
ह आता कनी ह्या गोष्टी सगळ्या लुप्त होत, चालत आधी वासुदेव य, तू तर आता वासुदेव पण येत नाही, नंदी येत होत आता नंदी पण नाही, या युगात सगळं ते पिंगळा म्हणून येत होता त्याच्या, तर खरं बोलण येते असं म्हणत होते, तर आजी तेे ना आगदी, हो ते तुमच्याकडे सोंग येते काय मग
होय होय मग परत दोन, दुसऱ्या दिवशी अनेक, येतोय तिसऱ्या दिवशी माकडाचा सोंग येते, गावातली सगळी लहान मुलं त्याच्या पाठीमा पळत असतात ल भरपूर आम्ही आज, पण घाबरतोय त्यांना तेव असं कायम तेव आईस्क्रीम पण विकतोय, त्यावेळी काय मला वाटत नाही पण ज्या दिवशी जो सं घऊन येतोय त्या दिवशी आम्हीणजून घाबरतोय, मी अजून पण तेव आला की मी दार झाकून आतच बसलेले असते. ते का ते लहान असल्यापासून भीती पडल्या नाही.
हा हा ते
त्यामु चालू आहे होय होय आमच्याकडे अजून भरपूर, जुन पद्धती चालूय खेड असल्यामुळे कसं होतय. जरा पूर्वीच्या लोकांना, त्या गोष्टी हे असतात नाही. शहरात कस जास्तून कोण अ बोलणं नसत. ते ना कुठले सणवार एकत्र, तात तथ कस हा असंचते आपल्या कस खड्या गावात, सगळं व्यवस्थित जरा पूर्वीची लोक असल्यामुळे होते तरी पण भरपूर कमी झाले इथं पण,
हम्म हम्म
तरी पण करतायत थोडे, थोडे लोक आता करतायत थोडी कोण जे जास्त व्यव कामात असले, त्यांनी बंद केले नैवेद्य पहिला नैवेद्य पहि सगळ्या मंदिरात, आता महादेव मंदिरात वगैरे आता, वैद घेत नाहीत का आणि ते बरोबर पण आहे. घेणं ते बाद होणार खराब होणार हा म ते शिग घेतात त्यांनी, मग त्यांना जेवढं लागेल तेवढं घेतात बाकीचं, कस विकतात कायत, करता तस असत्य नी
हा हा आम हम्म हम्म आमच्याकडं पीर पण बसत्यात, आमच्याकडे देव बसला असं म्हणतात, आणि डोलारा पण असते. त्यासं रत रथ टाईप ते नसतय. ते असं धरतात त्याला चौघजण,
हा हा
ते आमच्याकडं वाजत काढतात, आणि एका ह्याला असं तिघ जण म्हणजे, एक तो धरणार असतोय, आणि त्याला धरून त्याला दोघं जण धरतात म्हणजे एकूण तीघ जण धरतात. आमच्याकड एक पीर हम्म, तिथं पण वाजन तरीितन वाजत काढतात.
हा सगळीकडं कस, भरपूर पद्धत आहेत वेगवेगळ्या, वेगवेगळ्या चाली रीती काहीतरी वेगवेगळ्या आहेत. नाही त्यामुळं जरा कस खेडेगावात,
हम्म तर नाही म्हटलं तर सतरा अठरा पीर बसतात, आणि असे वेगवेगळे नाव आहेत. त्याला बंगल्याच पीर म्हणून हे खाय ते बंगलातच पीर बसवतात परत एका ठिकाणी अस, म्हणजे आजी त्याला असं म्हणतात की, अ म्हणजे एकटी म्हणजे आई आणि तिची दोन मुलं असं बसतात असं पीर असं म्हणतात ह लहान लहान बसतात, आणि आमच्याकडे कस तू स त विस्तव त आमच्या तिथ पूर्ण, खड्ड्या अस म्हणजे जसं विहीर कस आपल्या असत खड्ड्याची तसं म्हणजे तेवढं पण नसते खोल, एक दोन फुट असेल त्याच्यात पाणी असतंय
हा हा
त्याच्या वर अस जाळ करतात आमच्याकडे होय होय आणि ते काय म्हण काय तर असेल की त्यांचं आणि तसं असतं वाटतं आणि ते पाहण्यात जातात मग त्याच्यात इच्छा मागितलं कणीं त्याच्यात नत वगैरे असं टाकतात त्या पाण्यात असं तिकडं पद्धत आहे आमच्या तिकडं आणि असं कणी शेवट म्हणजे पाचव्या सातव्या दिवशी ते देव तेन उठत्यात गावातन फिरत्यात बायका पाणी वगैरे घालतात आणि परत आमच्याकड पण मलिदा आमच्याकड आंबिल देण्याची पद्धत आहे
होय आमच्यात पण आहे सोड मी विसरले सांगायला आमच्यात पण आंबिल आणि मलिदा दही भात
हा ते का देतातच सांडगे तेन हा आणि मग मलिदा द्यायचं मग शेवटच्या दिवशी पीर उठतात जेव्हा पाण्यात पडतात तेव्हा एवढी गर्दी असते आमच्याकडं भयानक गर्दी अस बायका असं काय तर लग्नाला वगैरे जातात असं आवरुून गजरा बिजरा असं सगळं आपलं मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने वेशभूषा करून येतात बघायला गर्दी म्हणजे असं भयंकर गर्दी असते हो आमच्याकड
हम्म हम्म
स लई नाचवायची पद्धतीन अस हा आणि मलिदा करतत खपली गव्हाचा मलिदा म्हणजे ते खपलीगाव असतें ते आणितात आणायचं ते भाजायचं हा भाजायचं त्याच्यात हरबळ्याची डाळ घालायचं ते पण भाजायचं दळून आणायचं ते चाळायचं
त्यात पण दोन प्रकार आहेत एक जण कस करतात आमची माझी आजी तर क अशी छान एवढी छान लागते ते आणि खराब पण होत नाही भरपूर दिवस टिकते मलिदा कसं म्हणजे गुळाचं पाणी करून त्यात मिक्स कर करत्या आणि आता काय करतात लोक त्रास नको म्हणून वरणच गूळ घालतात साखर घालतात आणि मिक्स करतात
आम्ही पण वरूनच बोघातय आम्ही काय पाणी वगैरे काय करून घालत
आमच्या आजी पाण्या पाणी घालून करते एवढंच छानमध्ये लागतोय आम्ही उरसात आमच्या उरसात सुद्धा तेच मलिदा लागतोय बर मी आठ आठ दिवस खातोय तो मलि
हो होय होय होय आम पण तेच घालत दळून आणून मळायचं चपाती सारख आणि भाजून ते मिक्सर ला लावून करतोय आम्ही बारीक मिक्सरला लावून करायचं मग त्याच्यानंतर मिक्सर लावल्यानंतर मग आम्ही त्यात गुळ किसनेने किसून मग त्याच्यात बडीशेप अ हरब ह्याची डाळ फुटाण्याची डाळ खोबरं किसून घालतो आम्ही सगळं छान लागते आणि खाताना मग त्याचात होय होय दूध तूप घातल्यानंतर आणि जरा छान लागत
हा हा
हम्म
आणि काय मग
आणि काय नाही बघ त्यात मग अस ते लहान पोरं असं पण झोपतात त्याच्यामध्ये मग ते देव असे ते त्याच्या वरन जातात
होय होय आमच्याकडं पण करतात तसं भरपूर काय काय पद्धती आहेत आताच्या सनवारांमध्ये आणि कसं झालं वेगवेगळा-
सगं खेड्या गावातच आहे आता सिटीमध्येध्ये गेल तर माहित पण नसतय मोहरम म्हणजे काय माहीत
होय होय तरी पण कणी आपल्या इचलकरंजी शहरात थोडं आहे त्याबद्दल जवळ आमच्या आता कसं खेडेगाव असल्यामुळे कणी इंचलकरंजी सारख्या शहरांना कुरूंदवाडात तर खूप मोठा मोहरम असतोय तिथं बघायला लोक बाहेरून येतात कुरुंदवाडा हे अगिश गावात
होय ह हा आम्हाला काय तिकडची माहिती नाही तिकटच्या स याच हा
चाल ते ठेव का म
हा चालते ते
हम्म